आवाज येतोय का.
हा यालाय कि तुम्हाला येतोय काय.
हा येतोय काय मग जेवला का.
हो जेऊन तुम्ही.
हा मी पण जेवले बघा, काय होत आज मग नवीन.
काय आपल हाय तीच कि शेवग्याची भाजी. भाजी आमटी भात चपाती.
हमम.
तुमचं कसं काय.
आमच, जेवल आता जेऊन बसलोय बगा.
बरर...
ह् हमंम.
काय करताय.
काय नाही तुम्ही काय करायलाय.
आम्ही बसलोय.
हा हा म तुमचा पेपर झाला नव्ह.
पेपर झाला कि.
कसा गेला सोपा गेला की अवघड.
हमम सोपा होता.
हा हा हा. मग आता कुठे फिरायला तेन चालाय काय.
हा...
फिरायला तेन चाललाय काय म्हणलं.
फीरायला चालू हाय प्लॅनिंग बघायचं कुठ तर जाऊन यायच फिरायला.
हुम्म.. काय म्हणला..
प्लॅनिंग चालू आहे फिराय जायचं. ते जाऊन जरा बघायचं पोरं कोण. काय म्हत्यात तेन सगळेजण बघायच आणि जावून ठरवुन यायचं.
हा, हा. कंपनीला जाणार होता ना कुठल्यातर?
हा...
कंपनीला भेट देणार होता ना तुम्ही.
कंपनीला भेट द्याय जायचय, कंपनीला फोन केलतो. आमची माहिती भरून घेतल्या त्यांनी, सगळं. त्याला. रिझल्ट आल्यावर बघायच, जर कंपनीचा फोन आला की जाऊन भेटून यायचा, नाही तर रिझल्ट. चेंज, रिझल्ट झाल्यावर.
ह, प्रत्येकाची माहिती भरून घेतलयात. की काय?
हो, सगळ्यां किती पोर आहेत, तेवढ्या जणांचे भरून घेतले.
हम्
तसं चांगला हाय, सोडा पुण्याला, काय विषय नाही. फक्त जरा खर्च तेन जरा जास्त होईल तिथं. महागाई ते न जरा जास्त आहे.
जाऊन बघून यायच, कस आहे?
तेच आता बघायचं की, जाऊन कंपनीच फोन वा्हायचे. फोन यायची वाट बघलोय, तेच आता जरा मग बघायचं. जसं पुण्यात पुण्यात पेमेंट पण तस चांगला आहे, आपल्या, आपल्यापेक्षा पण पुण्यात पेमेंट जास्त आहे. आणि त्यांची सर्विस तेन चांगली आहे.
हा, हा. त्यांनी फोन करणार आहेत का, हो तुम्हाला.
हा, फोन करणार आहेत.
कधी?
बघूया, आता कधी करत्यात. आम्ही दिऊन आता झालं. पंधरा -वीस दिवस झाली. फॉर्म मधून त्यांना भरून, सगळं आमची नावं, फोन नंबर सगळं दिले. बघायच आता.
हम हम.
तुम्ही काय करता आता?
काही नाही. तुम्ही? माझं लग्न झाल्यामुळे, मी घरीच असते. तर जॉबसाठी, एका. एक इंटरव्ह्यू ला गेलते. पण दुसरा अजून कॉल आला नाही. कॉल आला की, बघायचा.
इंटरव्हू देऊन आला होय तूम्ही?
इंटरव्ह्यू देऊन आली मी.
हा- हा -हा. मग तिथं त्यांचा फोन आला की, जॉबला जाणार होय.
हा. बघायचं, आष्टया त.
कंपनी आहे काय? असं काय बाहेर तेन
बँक, बँक पतसंस्था.
पतसंस्थे मध्ये दिलाय काय? हम्, किती ते किती असतात जॉब.
मोठी पतसंस्था आहे. असं लोकल, नाही आहे. फार वर्ष कितीची आहे. एकोणीसशे, किती पासून चालू आहे.
बर- बर.
हम हम
मग पेमेंट तेन चांगला आहे, तिथं.
हो, चांगला आहे ना खूप दिवसा त्यामुळे, जरा चांगलं आहे.
हा -हा -हा टायमिंग तेन त्यांच सगळं चांगलं आहे.
टायमिंग काय, हे असं बँके प्रमाणाच हाय. पण मला काय अजून कॉल आला नाही. कॉल आल्यावर बघायच.
हा हा. मग आणि कसं काय चालू हाय सगळं.
व्यवस्थित आणि काय नाही तुमचे
आमच हाय चालू बघायच आता संध्याकाळी जायचं जरा प्लॅनिंग चालू आहे. रंकाळ्यावर
कोण कोण?
नाही गल्लीतली पोर तेन अहित.
हा हा हा
जंगल्याला तस फिरून
हम्म
र लगवण्याचं म्हणज
होय चालतं आता काय रंकाळ नवीन केल्या वाटत
हम्म आता चांगल्या सगळ्या नवीन केल्यात बघायचं नाकारत जरा फिरायचं पोहरं कपडे घेत म्हणतात कपडे जरा घ्यायचे
हा हा ह मी पण त हा व आहे गांधीनगर म तर
हा गांधीनगर ला अस असतो तर ते जराजऊन बघून यायचं
हम् हम् मी पण अजून नवीन झालेला रंकाळा का काय बघित
चांगला रंकाळा चांगला गेले मी आता दुसऱ्यांना चाललोय लोय तथ
चांग चांग ह मी अजून गेलोच महिनला
जाऊन या बघू बघून या चांगला आहे सगळं
हा ते तिथे एक जायचंय कागलच्या पाजर तलावला
जात पण मीनी गो
हा
ते पण चांगले केलेत
ते पण अजून बघाले
हम्म ते ते ते पण चांगला आहे रील इवर येते ना रीलल ते
हा म मी पण ते इंस्टावरच बघितलेलं प अजून का गेलो नाही तिथ एक जाय आणि रंग काळायला खू खूप म्हणजे जेवॉप विंग केले ते असल काही घी
हा हा हा ते तेवढं बघायचं मग कोल्हापूरच्या पुढे ते जरा जाऊन धबधब्या ते नाहीत साऊथखडा आणि कुठलं कुठलं आहेत की
ह ह
दोन तपावसच चाललेला पाऊसात त भार आहे करायला
उ भारी वत पा ती जरा पाऊस असा कंटिन्यू पडायला पाहिजे आता ते मध्यंतरी आठ दिवस होताना तसा पाऊस पडायला पाहिजे म्हणजे ते जायला मज्जा य टाकीला
हय ते ज ला जायचं बघायच काय का होती तिथे तिथे जरा ठरायचं फार्मासला काय नको आता फार्मास ला जाऊन आली
हम् हम् हम्
तुम्ही कुठं कुठं फिरुन आलात
मी एकदा आमच्या क्लासच्या टू सोबत ते आंब्याला वगैरे तिकडे घेोलतो तिथं अं ते कुठलं ते धबधबा आहे कि तिकडे आंबडायचे तिकड
हा
नाव मला आठवण झालंय
हा
हम तिकड गेलतो आपल्या जरा जवळयचं आहे एवढा काय लाब नाही आहे
चांगलंय तिकडं
हा डोंगर हाय. परत धुकं खूप पडतय पाऊस लय असतोय तिकडं.
हा हा हा हा.
आणि, चांगलंय बघ म्हणजे हाय
अंबाला रिसॉर्ट. तेन लई चां भारी भारी आहेत म्हण, ते पण बघायचं एकदा.
मला त्याज नाव आठवण झालंय मला नाव आठवल तर मी तुम्हाला सांगतो.
बर बर, इथे आंब्याला रिसॉर्ट पण चांगली हाईत म्हण.
तेज आम्हीे कणी रिसॉर्टला गेलो नव्हतो.
हा हा.
असंच एके दिवशी फिरायला अस.
हा हा हा हा.
असं गेलतो.
म्हणजे तुम्ही धब्यालाच गेलता व्हय फक्त.
हा धबधबाच होता तिथ, अस ते. फिरायच छान होत.
हा हा हा. म आता पुढं काय शिकत नाही काय तुम्ही?
नाही अजून काही शिकत तर नाहीये बघायचं आता काय काय होतय.
तुमच ग्रॅज्युएशन झालय का काय?
होय लग्न झालय.
हम् हम, म्हणजे शिक्षण ग्रॅज्युएशन पूर्ण झालय.
हा ग्रॅज्युएशन पूर्ण झालय.
हा.
बघायचा आता पुढं काय काय काय होतंय.
बर.
हम्म.
म्हणजे आता ज जॉब बघायचं.
जॉब तर बघायलेच, पण अस मला ना थोडं चांगलं पाहिजे असं हे नकोय. त्यामुळं, मला ना असं जॉब चांगला पाहिजे ओ.
हा हा.
असा, प्रो, थोडंफार प्रोफेशनल असं हे नको हाय. त्यामुळे जरा ते वेट करालोय.
हा हा हा. आता माझ पण चालूय पुण्याला पोरं म्हणालतीत जाऊन येऊ या पुण्याला.
हा हा.
पुण्याला बघायचं जाऊन, फक्त तिथं जरा राहण्याचं रूमचं भाडं तेन जरा जास्त आहे ना. म कसं काय करायचं, तेच जरा बघायचं चालूये.
जास्त असल्यानंतर तुम्ही जसं वर्किंग, असाल तस तुमच पेमेंट वाढत जातय ना.
पेमेंट आमचं आता इंटर्नशिप ला लगेच वाढत नाही आता आम्हाला एकोणीस वीस हजार एवढेच देतील पेमेंट. त्यामुळ आता म सांगळा तिथला खरं तिथला खर्चा रूमचं भाडं तेन जाऊन येऊन तिथेच जातय.
पण पहिलं प पहिला पहिला जातय ओ पण नंतर होईल ना
हा नंतर होणार सोडा आपण फिक्स तेन लागलो नंतर पगारपण वाढत राहतय. बघायच नंतर कस काय.
इष्टी महामंडळा आणि तिथं आय टी आय वाल्यांना ना खूप हे असतंय.
हम्म, आणि कंपनीची सर्विस पण चांगली आहे सोडा तिथं. तर कंपनी एक कंपनी आपल्याला एक वेळचं जेवण नाश्ता पण देत्या ना. आणि यायला जायला सोडायला कंपनीची गाडी असते.
मी ते ह्याच म्हणायल हो. एस टी महामंडळच.
हा हा हा
ते त्याच्यात कसं तुम्हाला आयट्यावाल्यांना जास्त हे असतय ना
हा
जसं आज तुम्ही पहिला पुण्याला जायचं
आमचं सर काय म्हणालते, त प आपल्या इथं बघण्यापेक्षा एस टी महामंडळ ते का नको. पुण्याला कंपन्या चांगल्या आहेत, पुण्यालाच बघा म्हणालते. मग मी इथ इथलं डोक्याच डोक्यात काढूनच टाकलोय. मग पुण्यात सगळ्या कंपन्यांना आम्ही आमचं इटरव्हू दिलाय तिथं, अन तेंचा फॉर्म तेन असते ना ते भरून दिलाय. त त्यांची फोन येयच बघायलोय, टाटावाल्यांनी पण फोन करतो म्हटलेत. टाटा कंपनी मध्ये पण दिल्या.
नाही मी असं नाही म्हणालो तुम्ही कंपनीत जाऊ नका, तुम्ही कंपनीत जावा.
पण बायचान्स इकड तुम जर लक लागलं तर असं पण होऊ शकतं ना.
हम्म बघता आता. बघा काय काय होतयं बघायच.
कारण हा तुम्हाला
बघायच, काय काय होतंय बघून सगळं ठरवायचं.
हो हो, चालतंय मग. ठेवा.
हा